हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय माझा. हॅलो.
हॅलो.
आवाज येतंय काय माझा.
हा बोल की.
काय करालेस?
काय नाही बसलोय निवांत आहे बघ तू
होय मी पण आता आलोय मुलाला सोडून देऊन शाळेतून.
हां हां आवरलं असेल
होय आवरलं बघ तुझं.
होय बसलंय निवांत.
आवाज येतोय ना माझा.
हो येतो.
येतोय ना माझा.
येतोय. माझा येतोय काय.
काय येतोय, तुझा येतोय. हा तेच म्हटलं आणि काय. हा हा हा.
काय नाही बघ निवांत बसले.
तो इकडं दंडोबा तेन गेलतीस काय कधी?
नाही अगं फक्त ऐकलंय पण, कधी बघितलं नाही कुठं आहे. पण माहित नाहीत गं. दंडोबा हिल्स, फक्त ऐकलंय मी आणि रील बघितल्यात. तुमच्या इकडं आहे काय?
हा.
तुमच्याकडे हाय काय म्हटलं. काय हाय कसं सांग की मग.
वेगळा आहे. म्हणजे आमच्याकडं म्हणजे असं, आऊट साईड ला येतेे. दंडोबाचं मंदिर.
हा..
हा आणि म्हणजे तिथ आहे ना असं म्हणजे असं डोंगरावर आहे ते उंच असं टेकडीवर आहे ते.
हम्म.
हॅलो.
हा.
हा ऊंच टेकडीवर आहे. आणि तिथे शंकराची अशी मोठी अशी पिंड आहे ना. मग ते श्रावणात तेन एवढी गर्दी असत्या. आता तर एवढी गर्दी असत्या त्याला श्रावणात. भरपूर गर्दी असत्या हां. आणि म्हणजे तिथे ट्रॅकिंगला तेन असं म्हणजे, आउट साइड ला आहे. आणि असं अ.. आऊट साईड ला आहे. आणि असं म्हणजे जंगलासारखं आहे गं असं. म्हणजे आता तिथं रोड तेन झालायं. आणि पहिला असं रोड तेन नव्ह कच्चा रोड होता. आता रोड तेन म्हणजे असं व्यवस्थित डांबरी म्हणजे, असं डांबरी रोड तेन झालाय चांगला. म्हणजे गाडी जेणेकरून गाडी. अ गाडी म्हण फोर व्हीलर ते असं वरती जाऊ शकत्या त्या डोंगरावर असं.
हम्म हम्म. चांगलं असलं बघायला भारी असलं.
होय. मस्त आहे तिथं बघायला तेन मस्त आहे खरं. आणि असं आउट साईड आणि वरती ना असं असं मंदिर आहे. आणि परत छोट्या मुलाला काही तर असं पाळना तेन असं झोपाळा तेन‌ असं खेळायला. आणि अ त्याच्यावरती हे मंदिर आहे ना. तिथं पण म्हणजे मोठी. पिंड असं हेच्यामध्ये डोंगरामध्ये असल्यामुळे, आत आहे ना असं डोंगरा जे असं हेच्यात असं. आतमध्ये असं.
हम हम.
आत आत जाऊन आतच जायला लागते. ना वरती पूर्ण अस दगड तेन आहे असं म्हणजे दगडी तेन असं हाय. त्यात मग ते मूर्ती शंकराची पिंड घावलेली ना ते मग. तिथं आहे ती. आणि परत त्याच्या वरती गेल्यावर ट्रॅकिंगला ला तेन येतात. म्हणजे आता अकॅडमीची मुलं ते नाही का. ट्रॅकिंग ला येत्यात. हॅलो.
आवाज येतोय नवं माझा क्लिअर.
का
हा.
मगाशी बंद झाला गं मध्येच आत्ता आवाज आला.
आत्ता आलाय होय. म्हणजे मगाशी काय बोलत होतो ते आवाज आला नाही का तुला.
अ ते हेज सांगत होतीस गाड्या तेन जाऊ शकत्यात.
हा हा गाड्यातून जाऊ शकतात. असं ट्रॅकिंग
हा मग ट्रॅकिंगला ट्रॅकिंगला कसं. मुली असतात ना.
हम्म.
हॅलो.
हॅलो हां.
हॅलो माझा आवाज येत नाही.
बोल आ मधी मधी अडखळ.
हॅलो. अडकतय होय? हा ट्रॅकिंगला ट्रॅकिंगला तेन जाणारी मुल मुलं मुली असत्यात ना ती तिथे जात्यात म्हणजे असं भरतीची भर तिची मुलं मुली असतात ना, ती तिथं जात्यात ती असं.
हम्म हम्म.
आणि अ म्हणजे असं प्रॅक्टिसला तेन असं चालू असते ना प्रॅक्टिस तेन. अ तिथं म्हणजे असं त्यांचे मोठे अकॅडमीचे सर असतात ना. ते तिथं नेत्यात त्या मुलांना. अं चार पाच वाजता म्हणजे पहाटे तेन असं म्हणजे पाच पाच वाजता तेन अस नेतात लवकर.
होय काय?
मग हा आणि तिथं वयस्कर लोक पण, वयस्कर लोक पण हा वयस्कर लोक पण व्यायामला तेन येत्यात, ट्रेकिंगला अशी म्हणजे असं असं भरतिची तेन असं भरपूर जण असं म्हणजे लांबून लांबून येतात. आणि अ श्रावणामध्ये तर ना एवढी गर्दी असते. ते पाक असं खाली पाक ग तिथे गाड्या लावायला लागत्यात खाली.
हम्म.
हा. आणि म्हणजे असं श्रावणामध्ये दर सोमवारी ना आता श्रावणाची चार चार सोमवार असतील. अ तर तिथं म्हणजे असं वेगवेगळे फ्रूटच, ड्राय हेज अ आणि फळांचं तेन असं म्हणजे पूर्ण देवाला असं फुलांनी तेन असं प्रत्येक सोमवारी वेगवेगळं असतंय.
हम्म हम्म. ते आपण मँगो सीझनमध्ये मँगो फेस्टिवल तेन असतंय. ते तसं दुसऱ्या देवांच.
हा तसं असं प्रत्येकाला आहे ना अ हे करतात त्यांनी सुद्धा सोमवारी असं आणि बायका तेन असं म्हणजे काय तिथं पहाटे म्हणजे चालत जात्यात. अ तिथून दोन रोड आहेत ना, ‌एक तिथं हायवे म्हणजे अस अं हायवे सारखा केलाय त्यांनी आणि एक ट्रेकिंगला असं आणि कसं असतोय ना तसा हाय. मग ट्रॅकिंगला जाणार ते अशी तिकडून जात्यात. गाड्या गाडे तेन आणणारे मोठे म्हणजे वयस्कर तेन लोक तिकडून असं जात्यात म्हणजे असं. अ म म्हणजे लवकर जायचं असेल तर तेन मग ट्रेकिंग करणारी मग चालत जात्यात वरती असं.
हम्म एक पायवाट आणि एक रस्त हे
हा एक पाय वाट आणि एक असं आहे ते हम्म. आणि अ तिथं म्हणजे असं प्रसाद पण अस तर म्हणजे दर सोमवारी खिचडीचा हेजा तें म्हणजे अ उपवास असतोय ना आपला. मग त्यामुळं खिचडी तेन प्रसाद पण ठेवतात म्हणजे प्रसाद पण असतोय. म्हणजे भाविकांना मग भक्तांना अ आता येणाऱ्यांना लोकांना ना दर सोमवारी असं प्रसाद ठेवतात लाडू तेन म्हणजे कोण इच्छेनं म्हणजे काहीतर असं वाटते ना, मग कोण लाडू वाट ते कोण असं उपवासाची केळ तेन असं म्हणजे असं प्रत्येक सोमवारी असं कोण ना कोण असं काहीतर वाटतं असतंय. आणि त्यांनी पण म्हणजे ते मंदिर आहे ना, तिथे पण त्यांनी असं म्हणजे खिचडी तेन करतात तेंनी.
हम्म हम्म.
हा.
मग तुमच्यापासून जवळ आहे काय
हा थोडं जवळ आहे म्हणजे असं मला वाटतंय पंधरा किलोमीटर असेल. पंधरा हा पंधरा किलोमीटर असेल. आणि त्याच्या आपण मंदिराच्या हा मंदिराच्या पण वरती ना, अ म्हणजे असं भरपूर असं ट्रॅकिंगला नाही का फुटपाथ सारखं एवढं मस्त केलं वरती पूर्ण असं. मंदिराच्या वरती आणि परत डोंगर हा त्याथं डोंगरावर असं म्हणजे पूर्ण अस वरती हे केलय. पूर्ण ट्रेकिंगला अस गोल मंदिर डोंगराला असं, आणि खाली आहे ना. खाली तळा पण हाय खाली आम्ही तळाकडच्या तळाकड इकडे खाली गेलेलो. म्हणजे एकदम खाली जायचं. हे इकडं खाली आणि पली कडच्या खाली म्हणजे असं डोंगर चढून खाली जायचं असं पाय वाट आहे.